हॅलो काय करताय? झालं काय जेवण? जेवण झालं काय जेवले?
काय जेवलो पिल्लू आपण पनीरची भाजी, रोटी, भात म काय काय खाल्लं बाळा? पप्पांना सांग काय काय खाल्लं आपण हम्म.
आम्हाला कधी जेवायला मग?
पप्पां न सांग काय काय का जेवले?
या आईस्क्रीम प्यायला आईस्क्रीम.
ह जिरा राईस चॉकलेट खाल्ल शिवनी आता हो ना रे शिवू.
पनीरची भाजी जिरा राईस खाल्ला.
ह हम्. चॉकी चॉकी त म्हण चॉकीत. पप्पा काय पितात माझे माझ्या. हम.
आणि पिठलं खाल्ल.
ह पिठलं भात खाल्लं. भात खाला बोल हम्म.
पिठलं च खाल्लं आम्ही.
कुठे गेली र आपली दिदी?
तुम्ही काय खाल्लं?
दिदी दिदी आश करत कि न‌ दिदी दिदी ला अभ्यास करायला सांगा मोबाईल नाही पाहू.
हो दिदी नुकता मोबाईल पाहते.
शिवु गाई गाई करतो काय आता तू गाई गाई करतो.
हा.
झोपून घे पप्पा म्हणत झोपून घे शिवला झोपून दे आता. दीदी अभ्यास नाही करत दिदीला पटके द्यायचे ना आपल्या झोपणार आता शिवु झोपला नाहीच नाही शिशु. शिवबा. का खायचे तुला बाबो फटाके
फटाके फोतले रे फटाकडया फुटल्या फटाकया
हो हो. हो हो हो हो हो हो
चालतय चालतय मग तथून काय करलत
म काही नाही करत
म मोबाईल फहाय द
दिदीला सांगा अभ्यास कला म्हणे दीदी अभ्यास केलाय च शाळा चालू होणारे आता आहेणार रे शू
हम्म
हम् शाळे जाईच मग चला जाईचे शाळेच शिवबा हां
जायचं जायचं शाळद जायचं ना
ह.
शिवला शाळेत जायचा ना?
नाही ना रे तू शाळेत पप्पा आवाज दे पप्पना आवाज दे तू द्या आवास काय झुजु केला काय विचार झुजु केला तू का विठल विठल विठल विठल विठल विठल विठल विठल विठल विठल आईस्क्रीम कशी खाता सां आईस्क्रीम कशी खाता सांग बोला आवाज ऐकल ऐकलं फोन मध्ये आवाज दे ना फोन मध्ये आवाज देन फोन मध्ये आईस्क्रीम कशी खात सांग मला आईस्क्रीम हंबागाई कुठे रे हंबागयला अंबाबाई दिसली का दहा मिनट झाले ना एक दहा मिनट
पाधले पानले आंबा काही फेच आहे तुला फेच का
ते त बोल फोन व वाच मिनट बोल हॅलो
काकात
काही नाही आता शिकव विस्तर काळ
बरं बरं
तुम्ही काय करता ह
आम्ही सिंग पिकोय
तर मग काय करता
जिरा सोळा पित आहे
हा का आता माझी शाळा चालू होणार आहे शनिवारी प पुस्तक घेऊन द्या मला
हा मोबाईल बंद आहे तुझा
याच्या सबत वला बोल तू बोल आव दे पप्पा पप्पा आ नाय प्पा ना
काय काल तोळे
अं अजून काय करता दिदीला फतकारायचे ना
ऐकत नाही ददी ददी ऐकत नाही ना मला नाही करत अज
काय नाही
ह
बसलय बसलय मोबाईल पाहतोय बसलेय
हा फोन चालू आहे दीदी फुकट नको हा बोल कटना करताजून काय बोलवू बोल ना काय तरी बोलायचं हा पप्पा शाळेचा मेसेज आला
हा आला
हा
आला आला आला
अला का
हम्
मग मला नाही का आता मी रूम मध्ये आली ना तर मेसेज सांग त
तपर्यंत मम्मी सोबत बोलला हा हा ठेवा ठेवा ठेवा शूवला नाही बोलायचं ठेवा